हॅलो, हा बोला ना काय करत
काय नाही, चालूय.
हम्म, झाला का चहा पाणी?
चहा पाणी तर नाही आता चहा पीत नाही ना आम्ही. चहा पित नाही ना, हा. हा, काय म्हणता बाकी? मस्त. फोनच नाही करत तुम्ही. तुम्ही अ तुम्ही लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून तर बोलल्याच नाही तुम्ही तर
आपलं बोलणच नाही झाून अरे तुमचा नंबर होता माझ्या याच्या हा पण तो कस सेवल होता. त्या दिवशी तुमची हे होते ना. एनिवर्सरी दोघंजी तेवा आम्ही ब घेतला की माझ्याकडे नंबर आहे, का नाही म्हटलं तुमचा
अ नंबर असेल पण ते सेव्ह वगैरे नसेल काय काय
तेव्हा, तुमचा बर्थडे होता तेव्हा मम्मीनेे दिला होता.
हा, तेव्हा तुमचा एकदा फॉल आला होता आय थिंक बड्डेच्या वेळे
हो बड्डेच्या वेळेस केला होता मी तुम्हाला फोन. हम पण ते कसं मग ते सेवच केला नाही गेला तुमचा नंबर. हम मग त्या दिवशी एनिवर्सरी होती, तेव्हा सेव केला मी.
असं हा. माझ्याकडे होता पण
तब्येत वगैरे चांगली नाही का?
नाही चांगली आहे, तब्येतीला काय होतं आपल्या.
हो, ते तर आहेच आता लग्नानंतर आपली भेटच नाही झाली.
नाही, आलेच नाही ना मी तिकडे.
हो ना, आता यावर्ष च तर, यावर्षी महालक्ष्मी कॅन्सल आहे.
हो महालक्ष्मी कॅन्सल आहेत म्हणतात. मम्मींनी पण सांगितलं मला हम् डेथ झाली ना आता कोणाची तरी.
ते अ
हो माहिती आहे ना. काल ते मी भेटले होते, तीन चार तीन चार वेळा भेटले होते त्यांना मी.
हो हा.
महालक्ष् हम्म महालक्ष्मींना पण आले होते, नाही ते ते नव्ह ते आले, अ त्यांची बायको आली होती.
हो बायको आणि मुलं.
बायको आणि मुलगा आले, त्यांची बहुतेक बहीण पण आलती.
हम्म हे कसं लग्नाच्या ह्याच्यात, लग्नाच्या आधी पण कोणीतरी गेलं होतं म्हणते ना आम्ही घ्यायला जायचं होतं तेव्हा, हो तेव्हा पण हे झालं होतं ना अस यांना.
अच्छा, नाही तेवढं नाही माहिती बर का.
हम् म्हणजे आता हे लागो पण दोन तीन जण गेले बघते
हो म्हणूनच कॅन्सल झाले.. हम आता आम्ही मग माझ्या माझ्या माहेरी जाणार मग आता आम्ही..
हो हो का तिकडे असतात महालक्ष्मी..
माझ्या माहेरी पण असतात ना पण ते कस इथे राहाय..
हम्म हम्म...
च म्हणून म घ्या सड आल्या म.. ह्यावेळेस कॅन्सल झाला तर म्हणलं आईंना तेच बोलले म्हण ह्यावेळेस तिकडे जाऊ म्हणलं नगरला... हो हो
हम्म हो न ते कसं आपल्या इकडे महालक्ष्मी... माझ्यासाठी छान वाटते महालक्ष्मीच्या..
तिकडे जास्त म्हणजे हे ना... आमच्याकडे कसं आहे माहितीय का दुसऱ्याच दिवशी जेवण आणि अ, काय म्हणतात त्याला हळदी कुंकू वगैरे दुसऱ्या दिवशी असतं.
आणि अ आपल्या तिकडे पहि म्हणजे तिसऱ्या दिवशी असतो हळदी कुंकू.
हो आपल्या इथे तिसऱ्या दिवशी असतं.
हम्म आमच्याकडे दुसऱ्याच दिवशी हळदी कुंकू वगैरे असतं.
हम्म हम्म.
आणि तिकडे कसं सवासन्या वाटतं रात्री जेवतात ना.
हो.
अ आमच्याकडे दुपारी जेवतात सकाळी,
हो हो का आपल्या इथे संध्याकाळी जेवतात...
हम्म तिकडे संध्याकाळी जेवतात...
हम्म हो आता पद्धत वेगवेगळ्या राहतात.
हो आता आमच्याकडे अस, हे तिकड आमच्याकडे एक तर आंबिल... पण नाही आणि काय म्हणतात त्याला, ते काय म्हणतात अय कतली कतली पण नाही करत. ते तर म, हो ते त असत मेन,
पण आ आमच्या तिकडे जमत नाही. ना कोणाला आईला पण जमत, नाही नाही हा. नाही इकडे इकडे नाहीच आहेत तिकडे, पद्धतच नाही आंबील कत्तली, म्हणजे मी पहिल्यांदाच ऐकली इकडे...
हो का हे आता इकडच्या विदर्भाच्या, इकड मध्ये आंबिल कतलीचाच मान राह...
हम्म नाही ते असत म्हणजे ते पोथी आहे ना महालक्ष्मी... मिंचित याच्यात आहे आंबीलकतली पण त.. तिकडे म्हणजे तिकडे कोणाला येतच नाही आणि मम्मीची सासू नव्हती. ना आधीपासूनच, म्हणजे माझी आजी नव्हती ना तर मग आईला पण कोणी सांगितलंच नाही. क कशी असते काय असते आणि तिकडे कोणाच्या महालक्ष्मी... अशुण्या पण नसतात इतक्या त्याच्यामुळे मग नाहीच करत. ते...
असं काही कंपल्सरी नाही म्हना देवाला त जे आपण दिलं ते तो गोड मानु..
हाआ म काय तर,
तस काही नसते आपण जे मनान हून करून दिलं त्यांना तस ते पाहून घेतात.
खातात बरोबर ते काय ते खात पण नाहीत, बिचारे आपणच खातो ते,
हो ना तेच त आता खात पण नाही पण ते हळदी कुंकाल त्यांची बोटं उमटतात तुमच्या इथ उमट..
हो आमच्या इकडे पण उमटतात ना.
हम्म अशे पूर्णा साठी कि खरंच ते फिरतात की काय घरभर,
काय माहिती...
काय माहिती आता पण ते येतात पूर्ण त्याच्यावर प्लेन बट... कोणी राहत नाही तिथे पण,
नाही कोणी नसतं ना ते आरती झाल्यावर बाहेर निघावं लागतं ना
हम्म.
हम्म ते जेवतात म्हणतात यावेळेस तिकडे
माझ्या इकडे पण राहात पण आता त्याआ माझ्या ताईच्या इथे दिल
अच्छा हो जमत नसेल ना आईंना इतकं
अ कसं अण्णा आहोत नाही ना आता दोघी होतो पहिले सोबत तेव्हा होत होत आणि माझ्या काकूच्या आणि यां इकडे पण राहतात महालक्ष्मी च्या
हम्म.
तर मग कसं अर्धे झण इकडे येतात अर्धे तिकडे जातात. पही पहिले व्यवव्यवस्थित होत. आमच्या घरी पहिले जेव्हा नेहमी बसतात त्या टाइमला बसला मोठ्या घरी.... हो दिवाळीमध्ये बसत होत्या पण मग मोठ्या याच्या घरी लग्न झालं.. आणि त्यामध्ये मग मी वेळेवरच बसवत जाईन म्हणे..
बरोबर आहे ना आणि आमच्याकडे म्हणजे मी इकडे आल्यावरच अस.. त ऐकलं की दिवाळीत पण बसवतय... म्हणून आमच्या हा आमच्याकडे नाही. बस म्हणजे एकदा खंडपटला की मग नाही पूर्ण... वर्षभर दुसऱ्याच वर्षी बसवता येतात ना
आणि ते तीन वर्ष जर खंड पडला तर मग त्या शिरवाया पण लागतात महाराष्ट्र
अ ह आमच्या पितळ्याच्या आहेत म्हणजे पीओपीच्या नाही आहेत आमच्या हम्म पितळाचे मुखवटे वगैरे आणि आजी आजी म्हणजे आजीपासून ते ते जत हम्म खूप जुन आहेत खूप म्हणजे आजीला आजीच्या सासूने दिले आहेत का काय काय माहिती पण ते आजीपासून तेच आहेत हा मग आजीं जी वारली होती ना मग तेव्हापासून ठेवूनच दिलं होत ते
हो का हो ना जुने कसे छान वाटतात ते पितळीचे माझे आमच्या शेजारी होते ना माहेरी माझं त्यां इथं होते पितळ्याचे मुख.
हा ते ज्यांच्याकडे पितळा्याचे असतात ना त्यांना पिवायला छान वाटतात. त्यांच्याकडे पीओपीचे असतात ना त्यांच्या पितळ्या वाटतात अ. आपण घ्या घ्या्या पण आम्हाला घेताच येत नाहीत ना दुसऱ्या
हो पण हो ते पण ते पितळेचे चांगले राहतात ना
पितळीचे चांगले पण आणि म्हणजे ते आता वर्षानुवर्ष तेच चालत आलेले आहेत मग ते हे पण नीघत नाही.
हम्मम त्या ते खंड पडला. अस फक्त तीन वर्षाचा आमच्या घरी पलड होता ना माझी आ जी आजोबा काका ते नऊ महिन्याच्या गॅप नाही गेले ना सगळे. म्हणून ज्या पहिल्या होत्या. त्या मग शिरून दिल्या होत्या. मग मग दुसऱ्या घेतल्या त्यानंतर मग ताईच लग्न झालं आणि मग ताईच्या घरी द्यायच्या होत्या महालक्ष्मी तेव्हा मग आई पप्पा म्हणे कि तुम्ही याच मांडा म्हणे आमच्या घरच्या महालक्ष्मा
हम्म.
कसं मग आता ह्याच घ्या म्हणे, पूर्ण नवीन होतता सर्व. बॉडी वगैरे त्यांचे कोथळ्या वगैरे,
ह आता तुम्ही पण नसाल तिकडे, कारण की अ, तुमचं पण इकडे लग्न झालं, तर मग इकडच्याच कराव लागत असतील ना,
हो ना,
आणि शोट हा तिकडे जाताच, आलं नसतं तुम्हाला.
नाही ना आता झालं पण नसतं, न एवढं कर, आईच्या आच्याण आता, एकट्या जण नाही होते.
एकट्याच्याने नाही होत, आता माझी पण आई आहे ना, तर मावशी वगैरे असते. मावशी वगैरे येत असते, त्याच्यानंतर भाऊ करतो भरपूर, म्हणजे सगळं अर्ध्याच्या वर्ध भाऊच करतो सगळं.
हम्म हम् म्हण कोणीतरी पाहिजे, सोबत तिथे करण्यासाठी.
ते डेकोरेशन वगैरे तर पूर्ण भाऊच करतो.
हम्म आणि ते त्याच्यामध्येच जास्त टाइम झा डेकोरेशन मध्ये.
हो ते स्वपना मावशींना विचारा ना कि छान छान डेकोरेशन करतो तो हम्म म्हणजे हालता देखावा वण हलता देखावा करत असतो आम्ही हो भावल्या वैगरे त ह म्हणजे थीमस वरे खूप जास्त एकदा नागपंचमी दहीहंडी भरपूर
हम्म हम्म हो, असं मस्त वाटत.
हम्म आणि आम्ही आधी दुसरीकडे राहायचो ना,
हम्म, हम्म,
तिकडे तर खूप लोकं यायचे, इकडे तरी कोणी येत नाही. आता आधी तिकडे राहायचं, हो तर खूप येयच हो,
हम हे आता नवीन नवीन कसं जास्त, असणाला माहि
नाही कोणाला माहिती नसते त्याच्या म्मा इथे आल्यापासून मग आम्ही, पण सोडून दिलं ज अस म्हणजे, आधी तिकडे खूप करायचो. अ हलता देखावा, हे तेे,
हम् पहिले यायचे पण तशी लोक, पाहण्यासाठी महालक्ष्मण,
आता येत नाही, आता ज्या त्याच्या घरी महालक्ष्मी,
हम्म आता कोणी येत नाही, आम्हीच तर किती जायचो, पहिले आमच्या इकडे असायच्या तिसऱ्या दिवशी, पूर्ण झालं की सगळ्यांच्या घरी जाऊन, पाहून न जाऊ आम्ही की कशा म्हणल्या काय केल्या हम्म,
इथेच पण आमच्याकडे पण जायचं, पण आता इथे कोणीच जात नाही.
हो आप आता कसं आहे, आपल्या घरी असं असं वाटते आपल्या घरी आहो आता,
बरोबर आहे हो,
हम्म लहानपणी जात होातात, झालं लग्न झालं,
लहानपणी तर बापरे, लहानपणी म्हणजे तिकडे असे ना, रस्ता वगैरेहाच, वेगवेगळा मग सगळीकडे जायचो, कुठे काय कुठे काय पाहायला वे, वेगळ जागी,
आणि असं पाहून मस्त वाटायचं, की यांना किती मत मांडणं,
ह नाही मग ते कस कॉम्पिटिशन हे करायचं, आपणच की यां आपल्या आपल्या हच्यापेक्षा, चांगले, आहेत ह ह्यांच्या चांगल्यात असं. आमचं आमचं पूर्ण सगळीकडे फिरायचं म्हण हेच, आमचंच असायचं की आ आपल्या जास्त चांगल्या आहेत, तेणच्या पेक्षा, आपल्या जास्त चांगल्या आहेत.
हम्मम, ते लागतेच तेवढी कॉम्पिटिशन तशी आजूबाजूला असल्याने की, असं वाटते पाहूया की कशा म्हणल्याय काय म्हडलंय,
हो,
हम्म हम्, आता इकडे तरी मांडतातच मागच्या अशी आली होती, मी ती इथच बघितल्या इथे पण होत्या माझ्या दोन तीन घरी,
हो दोन तीन तिकडे असतात ना, मी पण गेले होते ना मी दोन दोन, दोन वर्ष तिकडे चालते ना
हम्म लग्नाचे म्हणजे पहिल्या वर्षी कुठेच नव्हते गेले कारण की प्रेग्नेंट म्हणून आणि मग दुसऱ्या वर्षी मग दुसऱ्या तिसऱ्या वर्षी तिकडे चालते हम्म कारण कि ते सगळे मुखोटा वगैरे सगळं ग आम्हीच दिलतो ना
व्हिडिओ मध्ये बघितलं होतं मी
मग ते मुखवटा त्याच्यामुळे मग आई म्हणल आपल्याचायत म्हणे त्या मग दर्शन तर झालं पाहिजे म्हणे आपलं अस तस त्याच्यामुळे मग तिकडे आलते,
हम्म ते मस्त फुगडी मस्त खेळली होती त म्ही बसून ती,
हा ती म्हणजे आ, मी डान्स क्लासला जायचे ना तर डान्स क्लासमध्ये हो डान्स क्लासेस केलेले आहेत घेतलेले आहेत दुसऱ्यांचे
अरे बापरे म्हणजे क्लासिकल कि असा नॉर्मल कोणता
नाही नॉर्मल हिपॉप हिपहॉप अ हिपहॉप त्याच्यानंतर फोक
हो का मग तुम्हाला येतात तेवढे सगळे डान्स
हो तेवढ्या स्टाईल्स येतात ना सगळ्या मी डान्स क्लासेस घ्याय च्या आधी घरी खूप साऱ्या ट्रॉफ्या आहेत अ डान्स क्लास घ्यायच्या आधी पण आता